हा.
ह हा हां.
हम्म काय म्हणतता.
काय आपण काय बोलत होतो.
हा तेच की आपलं म्हणजे हच व्हेजिटेबल्स आपल्या बॉडीला, सगळं म्हणजे कसं.
आता बघा असं काहीस काही मी अजून एक प्रश्न विचारते तुम्हाला स काहीस काही ना आ.
करून खाताय लाडू करून खाताय हॅलो.
हा हा हां
तुम्ही म्हणताय की ते लाडूतीन करून खातोय मी,
हा म्हणजे आता मला असं वाटतं की काहीतरी कमी होते किंवा प्रोटीन वगैरे नाही भेटते. फॉलो नाही होते मग मी काय करते असं काहीतरी करून खाते.
बरोबर आहे आपण म्हणजे खोबरं ते डिंकाच लाडू असतात.
हम्म हम्म हम्,
हा घरी ट्राय करा घरी म्हणजे रेसिपी बघा त्याच्यानंतर त्याच्यात काय लागतंय म्हणजे आमच्या वहिणी सगळे घरी करतात लाडू वेगळे. प्रकारच म्हणजे बुंदीचे लाडू करतात. हा हा घरी सगळं लाडू करते आमच्या वहिणी म्हणजे. मोतीचेर लाडू त्यानंतर बुंदीचे लाडू. डिंकाचे लाडू ऑर्डर घेतात सगळ्या बाहेरच्या. म्हणजे किती पण मोठे असल्या तरी पण. त्या ऑर्डर घेतात अस करतात हा गुलाबजामून. सगळं घरी करतात म्हणजे क्लाउड किचन असल्या जारखं असं. हम्म मग त्याला पण कस. तुम्ही सकाळचं ते पण खाऊ शकता थोडं दूध म्हणजे एक ग्लास भर एक एकाना सवय नसत ना दुधाची. थोडे पहिल्या दिवस थोडे वाटे वर्गे प्यायचं त्यानंतर म्हणजे आपल्या इकड दूध. पण नाही चांगलं एवढं सिटी लेवलात.
आता आमच्या इथलं हे दूध वाल्याचच आहे ना तर बरं वाटत म्हणून मग चालू केलेलं आहे. आरवला पण म्हणजे मुलाला पण आणि आम्हाला पण दोघांना.
नाही नाही पाहिजेच ते कसं होतय तुम्ही म्हणजे इशवीतल्या दुधाचा काही प्रॉब्लेम नाही आपल्याला नाही माहिती किती दिवसाचं पॅकिंग केलेलं आहे.
काय करते एक एखाद महिना बंद करते मग परत सुरू करते अस. मग थोडस बॅलेन्स करायचा प्रयत्न करतो जसं झालं तसं.
हो होतय आता कसं होतंय जे हे आपलं तर ते दूध आहे म्हणजे आपलं ते हेच बेकरीतलं ते म्हणा आपण आणतोय ते पिशवीत ल -आता सिटी लेवलला जास्त सगळ पिशवीच वापरतात. हा जास्त करून ते हे कोण वापरतच नाही की बाबा दूध वालं म्हणजे सग आता दूध पण भेसळ आलंय. कि बाबा दूधवाल्यांच्याकडचं पण दूध घ्यायलाता लोकं भितातच. त्यांनी पण पैश्या साठी लोक काय पण करू शक तात -कि म्हणजे हा सगळेच करू शकतात ना मग त्यामुळे ते दुधाच प्रॉ्लेम होऊ श - मीच तुम्हाला मगाशी म्हटलं मी पण पिशवी आणत कधीरी दुधा ची म्हणजे कधी तर प्यायचं थोडं संध्याकाळी प्यायचं मग ठेवायचं तर ते पिशवी खराब होऊ जायची आणि गावाकडचं दूध किती पण दिवस ठेवा तीन दिवस ठेवा चार दिवस ठेवा फ्रीज ला कायच होणार नाही. दुधाला म्हणजे एकदम व्यवस्थितच राहणार ते दूध.
हम्म हम् हम् हो त्याला ऑप्शन काय म्हणजे मध्ये बंद करून मध्ये चालू केलं असं केलं किंवा प्रमाण थोडं कमी ठेवायचं अस असंच आपण करू शक
म्हणजे कशाला म्हणताय तुम्ही?
दूध पिण्याला वगैरे.
हा ऐका तुम्हाला तर दूध प्यायची सवय नसतेच एकएकाला तुम्ही सकाळचं ग्रीन टी पण पिऊ शक ताय कारण का तुम्हाला त्याच्यामुळे फ्रेश पण वाटू शकतंय ज्या वेळेला तुम्ही सकाळचा एक्जरसाईज कराल त्यावेळी तुमच्या अंगोवरून जेवढा स्वेट जाईल तेवढं तुम्हाला म्हणजे ते फ्रेश वाट तय एकदम अस हलका हलक वाट तय बाबा हा त्याच्यानंतर हे होतंय. कि आमी जास्त करून आपण स्वीट खायचं म्हणजे थोडं फार हे करायच मग त्याच्यामुळे सकाळच आपल
शुगर वगैरे जास्त कंटेंन नाही घेत.
हा घ्यायचं -त्याच्यापेक्षा आपलं गुळ गुळ एक नंबर आपल्याला. गुळ खायला आपण चहा पण गुळाचा म्हणजे छाच एक एकाला चहा प्यायची आवड असते सोडा त्यांनी गुळ टा कुण जरी चहा पिला तरी पण चालतोय असं काय नाय बाबा की साखर टाकूनच चहा प्यायला पाहिजे असं. हा आता कसं झालंय आमच्या घरी साखर भरपूर असते पण हे खायचं वांद. असं असतंय म्हणजे जास्त पण साखर खान आपल्या आरोग्याला चांगलं नाहीया ना.
चांगलं नाहीये हो.
होय मन आपण कसं करतोय जरा गोडला आता प्रत्येक ह्याच्यात साखरच यूज करतात कशात गूळ यूज करत नाहीत सोनपापडी करायची असली साखर गुलाबजामन करायच असलं तरी साखर मैसूरपाक करायचं असलं सगळ्यात सगळ्या स्वीटमध्ये साखर युज करतात. फक्त पुरणपोळी अशी असल मला वाटतं की त्याज्यात फक्त गुळ यूज करतील.
नाही ना आणि बाहेरची प्रोडक्ट म्हटली ना मॅडम कि ते त्याच्यात साखरच
जास्त करून बाहेरच नाहीच म्हणजे कधी ज्यावेळे कॉलेज मध्ये असते त्यावेळेला होतंय बाहेरचन ते खायला की बाबा हा मी कस करूनच खात ते -तिथं टिफिन चांगलं नसतात ना. आणि ते कोण कसं करतय काय करतय आपल्याला माहित नसतंय त्यामुळे मी ती तिथ करूनच खाते रूम मध्ये अ- त्यामुळे कस मी कर ते सगळं म कधीतर कंटाळा आला तर हा बाबा आज बाहेर कायंतरी खाऊया असं होतयं. म तेवढं कंटाळा कधीतरी होतयं म ते बाबा नको वाट ते तिथंच असलं की माझ प्रमाण होतयं बाहेर खायचं नायंतर घरी असले गावी असले की नाही होत.
की नाही होत बरोबर ये गावी गेल्यावर ना ते वातावरणही वेगळं असते मॅडम ते बाहेरचं खावंही वाटत नाही. खरंच आपण हे सिटीमध्ये खाऊन इतक वै तागलेलो असतो ना कधी आता मुड नसला किंवा संडे असला तर आम्ही पण जातो असं नाही जात नाही पण प्रमाण कमीच आहे शुगरचं प्रमाण कमी ये म्हणजे जेवढं मला कंट्रोल कर ता येत किंवा आपण करू शकतो बाबा तेवंढ करायचं. फॉलो मग बाकीचं कधी कधी नाही होत त ठीक ये इट इज ओके म त्याला दुसरा काहीतरी पर्याय शोधायचा नाही का मग ते अजून बॅलन्स करायचा परत प्रयत्न करायचा म वेगळं काहीतरी खायच असं चाललेलं अस म आता बघ अजून एक प्रश्न होता माझा बघा सगळ्या बॅलन्स डाएट तर आपण पॉसिबल नाही होत सात आठ पदार्थ बनवण जस की डाळ भात भाजी चपाती बरोबर हं तर मग याला ऑप्शन आता सकाळी बघा डब्यामध्ये भारी चपाती किंवा कोरड्या भाज्या जनरली असं बनतात मग संध्याकाळी भाकरी वगैरे बनते. अ किंवा असा स्वीट वगैरे एखादा पदार्थ असतो अ किंवा डाळभात वगैरे हा पण असतो त्याच्यात इन्क्लूड म याच्या व्यतिरिक्त असं शॉर्टकट काही अ आहे का तुम्हाला माहिती असं आयडिया ज्याच्यान बॅलन्स डायट होईल असं
हा सकाळी तुम्ही जाता आता तुम्ही सकाळी जात तुम्हाला मी सांगितलच की दूध बघा थोडंफार
हा ते आहे हा हा त्याच्यासोबत एक लाडू पण असतो मॅडम प्लस म्हणजे जेव्हा बनवले ना तेव्हा असतो.
जेवेल बघा दहा पर्यंत तुम्ही कितीला टिफिन खात स्कूल मध्ये हा म त्याच्यानंतर असं तुम्ही म्हणजे चपाती घेताय चपातीमुळे पण उष्णता होऊ शकते पण काय ऑप्शन नायं की बाबा थोड्या वेळात का असणं आपली
नाही म काय होत सकाळी भाजी चपातीच बनते ना डब्यात मग मुलाला पण आणि मि मिस्टरांना मला सगळ्यांच एकत्रच बनते.
फक्त भाजी चपाती घेताना तुम्हाला सांगू जरी चने घेऊन गेला म्हणजे छोले टाईप ते न असं घेऊन गेला की बाबा हा थोडंफार का आसंना कारण प्रोटीन मिळतेय सॅलेड आणि मेन म्हणजे जेवणा संग
कधी कधी हा
सॅलेड खान बाबा सॅ सॅलेड खायचं फक् काकड्या अव्हाइड करायचे का पावसाळ्यामध्ये त्याचा आपल्याला त्रास होऊ शकतोय त्यामुळ आप पण ते खायचं नाही.
हूं हूं हूं
बाकीच्या टायमिंगला तर आपल्याला चालते खायला पण आता बाकीच तुम्ही खाऊ शक ताय गाजर स्प्राऊड एक नंबर स्प्राऊड का तुम्ही रोज स सकाळी कंटिन्यू तुमच्या बाळाला पण देऊ शकतायं छोले त्याच्यानंतर हार्बरा शेंगदाणे ते भिजवून सगळं म्हणजे रात्रभर भिजत ठेवायचं आणि सकाळी तुम्ही ते खाऊ शकताय.
हो ते मोड आलेले वेगळेच करते मी जनरली कारण की ते जास्त हे असतात.
त्याच्यानंतर काकडे आणि मेन म्हणजे सगळं दुधामध्ये आपलं प्रोटीन टाईप आपल्याला बाहेर मिळते सगळं म्हणजे डिमार्टमध्ये ड्राय. फ्रूटस हा. ते पण तुम्ही त्याच्यातन खाऊ शकताय कि बा बाला देऊ शकता हा त्याच्यामुळे त्या म्हणजे बाळासाठी. ते सग.
पॅकेजिंग फूड ते मी अव्हइड करते जनरली. घरात असं हा.
करूनच ठेू शकतय ना.
हो हो हो हो त्याची एक रेसिपी बघितली मी म्हणजे बोनविटाय व किंवा दुसरे प्रोडक् आ तर पीडिया श्युर वापरत होती ते. अ डॉक्टर प्रिस्क्राईब होते ना. मग ते वापरत होते मी हा पीडियाशुर बाकीच नाही हेरले. वगर ते बंदच केले कारण ते चांगलं नाही. नाही बोनविठा आपण बंद केलंय पीडिया शर्ट चालू होत. आणि त्याच्यानंतर आ ता मग घरीच एक रेसिपी बघितली आहे तीच ट्राय करणारे बदाम वगैरे थोडं ड्राय. फ्रुटच असो.
पावडर थोार कराय त्यार वेट वाढयला त्याचे केळ पण तुम्ही त्याच्या दुधात घालून देऊ शकता. म्हणजे ते मिक्सर हा हा मिक्सरला लावून म्हणजे. त्याच्यात ड्राय फ्रूट्स त्याच्यानंतर एक केळ दूध घालायचं मिक्सरला बारीक करून त्याला ते पण. प्याला देऊ शकत तु हा एनर्जी लेव्हल तची जास्त वेळ. म्हणजे टिकून राावू शकते हा ह्यासाठी. महत्त्वाचं हो सकाळचं हा सकाळचं त्याला जास्त. ण असं म्हणजे हा चपाती भाजी पण दिली तर चालत चपाती भाजी काय एवढं पण असं की बा वाईट.
त्यांचे दोन ब्रेक असतात ना एक शॉर्ट आणि एक लँग मग लँगमध्येध्ये भाजी चपाती असत.
आपल्या बॉडीला कुठलं अन्न महत्वाच असतं मॉर्निंगच म्हणजे तुम्ही मॉर्निंग सेशन मध्ये काय खातय बॉडीला त्याला काय प्र ळ त्याच्या दिवसभर तुम्ही काय खाला ते बॉडीशी काय घेणे देणे नसते. त्यां वेसभर काय पण खा तुम्ही ज्यावळेला सकाळच्या. म्हणजे दहाच्या पिरियड पर्यंत तुम्ही बॉडीला काय देताय बॉडी. कस म्हणजे हे करते बघा तुम्ही असं म्हणजे ऑब्झर्व पण करा. दिवसभर तुम्ही किती पण दूध प्या काय पण प्या त्याच कायच बॉडूल म्हणजे अफेक्ट होत नाही. ज्यावेळेला तुम्ही सकाळच तेे पिऊन बघा त्याच्यानंतर संध्याकाळचं सहा सातच्या दरम्यान. म्हणजे पाच ते सातच्या दरम्यान आपल्याला भूक पण लागते आपण म्हणजे माझ, कॉलेज पण साडेचार ला सुटतेय मला रूम वरती यायला पाच वाजता. पा सवा पाच असतात.
हम्म हम हम्.
हा त्यामुळे ते आम्ही संध्याकाळी कसं आलो की जर कंटाळ पण येतो दिवसभर प्रॅक्टिकलला. तीन तास उभारायला लागते आम्हाला. येऊन खूप कंटाळा येत मग त्याच्यानंतर आम्ही असं आल की तेच.
आणि ते तेवढं सीमित आहे मॅडम आमचं तर सगळंच करायचं. असं होतं ना गुंतागुंता इतकी नक वाटत कधी कधी. विसरून जात माइंड म माइंडच क करून टाकते गोष्ट बाबा नंतर लक्षात येते अरे हा ही गोष्ट राहून गेली.
हा मग तेच होते मग त्यात. आम्ही काय करतोय कॉफी करतोय तेवढच घेतोय हा बाबा की बाबा माइं थोड्या वेळ नंतर आपल्याला अभ्यास करायचा आहे जेवण करायचं आहे असं होते मग एक्झामच्या टाइमिंग मी टिफनच लावून टकते मग कसला पण टिफिन मिळुदे. म्हणजे चांगला मिळुदे अगर नाही मिळूदे मी टिफिनच लावून टाकतोय कारण का हा बाबा की, तेवढा वेळ नसतोय ना की करून खायला एकदा म्हणजे खूप हार्ड असते त्यावेेळेला त्यावेेळेला आम्ही काय करतोय. टिफिन लावून टाकतोय सकाळ चपाती भाजी घेतोय आणि संध्याकाळचा फुल टिफिन घेते जेणेकरून एका टाइमला तरी पोटाला व्यवस्थित अन्न जायलाच पाहिजे ना
पण मग संध्याकाळी घेतलं तर चालतय ना म्हणजे असं माझं रुटीन तसच आहे. मॉर्निंग ला असत नाश्त्यात वगैरे ते असत. त्याच्यातही असत टिफिन मध्ये पण त्याचा मखाना वगैरे पण असतो असं नाही.
एक वेळ दुपारी हा दुपारी जरी नाही जेवलं तरी चालतय. मी म्ह म्हणजे रोजच्या ह्याच्यात आपण सकाळच्या आपल्याला
हो हो.
कारण काय पण झोपेत पाणी पण पीत नाही कायच होत त्यामुळे बॉडीला आपल्याला सगळ म्हणजे बॉडी हायड्रेट पण रायाला पाहिजे आणि बॉडीला जेवण. पण व्यवस्थित गेलं पाहिजे.
बरोबर आपला टाईम